हा नमस्कार काय म्हणताय हा कुठल्या गावचे आहे तुम्ही
आम्ही इकडे दुगाव
दो गावच्या मी अप पुण्याहून बोलतेये मलाच असं पहिलाच कॉल आहे ना आपला हा?
हो हो
हम्म बर बरं कुठल्या विष हो झालं आता काम वगैरे सगळं आवरून बसली म्हणून म्हंटलं आता आपलं थोडंसं कामाकड लक्ष देऊ बर कुट कुठला टॉपिक घ्यायचा आपण आता बोलायला?
आता ह अ आता बघ कोण द आता सध्या तर पाऊसच चालूय
हम्म आमच्याकडे थांबलाय सध्या
हो ना ह आमच्याकडे चालू आमच्याकडे जोरात पाऊस चालू ये कालपासन
हो का दुगाव कुठं आलं एक्झॅक्टली?
ना गंगापूर रोड नासिक
अच्छा नाशिकला आहे का ओके मी पण नाशिककडचीच आहे की
हो का
हा मी नाशिकला सातपूर कॉलनीमध्ये आम्ही राहायचो. पण आता पुण्याला शिफ्ट झालोय उम हम्म
नाही म्हणजे सोमेश्वर पासून आम्ही थोडं पुढे उ ते फावशी अकॅडमी ना तिथून पुढे
ओके अ ते गिरणारे कुठे राहत मग तेे गावं?
ते आमच्या गाव आमच्या गावाच्या पुढे
हा अच्छा त्याला अलीकडे आहे का मग दुका
हो आम्ही बाजार वगैरे भाजीपाला तिकडनच असं घेतो मुलं स शाळेमध्ये तिकडेच आमच्या गिरणाऱ्यामध्ये हम्म
ओशिया गड मी माहिती नाही पण बरेच दहा एक वर्ष झाले ना इकडे आणि मग ते आनंदवल्ली वगैरे कुठं ये तिकडे
ते तिकडे आले ते सोमेश्वर तिकडे नवशा नवशा गणपती
हम हम हम
इथून तर आमच्या पासूद आमच्या गावापासून वीस ते दहा पंधरा मिनिटं लागता फक्त
हो ना म्हणजे हा सगळा एकाच पट्ट्याते सगळा एरियाच्या
हो गंगापूर अ ते सहा साधना मिस वगैरे ते
हो साधना मिसळू खाय खायचं नाम फेमस आहे आपली साधना मिसळ इकडे स्टॉल लागतात तिकडे
नाशिकची साधना मिसळ कॉलेज वगैरे तुमचं तिकडचं झालं का मग?
नाही माझं इकडे झालं माझं माहे मा माहेर माझ इकडं आहे खेरवाडी
खेरवाडी अच्छा ओझर म्हणजे आपलं निफाड साईडला ना?
हो निफाड
हम्म नाही माझं कॉलेज वगैरे मी ए टी एच एम लाच केलं आणि मग लग्नानंतर इकडे पुण्याला आली मी
हो ना
दहा वर्ष झाले माझे हो
आमच्या लग्नाला पण दहा वर्ष झाली आता बारा उम्म उम बारा पूर्ण तेरा चालू होतील
हा हा नाही नाही मग ते तेवढा बरच बदलल असेल ना तिकडे एवढं काही म्हणजे असं एवढं काही येणं नाही होत सोमेश्वरला पण नाही गेलो
हम्म नाही आम्ही श्रावण महिन्यात सो सोमेश्वरला जातो म श्रावण महिन्यात हा आणि मी अशी पण आम्हीच सोमवारी जातोच ना पण आता कसं बाव बाळ छोटं आहे त्याच्यामुळे म इतकं नाही फिरता येत कुठे बाहेर
हो तेच हा थोड लिमिटेशन येतात ना
हा ते पण आणि बाळाला कसं फिरलं तर मग व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते ना हम्म.
तर ऋतू बदलले का पहिलं बिचाऱ्यांना त्रास होतो लहान मुलांना
लहान मुलांना पण आणि आता पहिल्या सारख आता काहीच राहिलं नाही आपल्या सारख्यांना पण होतो पावसाळ्यामध्ये आज वेगवेगळ असं सगळं अह निघालेत बघा व्हायरल इन्फेक्शन हे खूप होतो असं सर्दी खोकला लहान मुलांना पटकन होतो
हो ते तर आहेच ही गोष्ट एकदम खरी आहे आपण कितीही काळजी घेतली ना
हम्म हम्म हम्म आणि पावसाळ्यामध्ये कस असं ऊन वगैरे नसत कीट अह डास स वगैरे हे किडे खूप प्रकार वाढलेले असतात त्याच्या
हो ते आहे ते प्लस पाण्यातून जास्त लो हे होतात रोग पसरतात आणि व्हायरल म्हटल्यावर काही प्रश्नच नाही तुम्ही काहीही करा आणि आजकाल पूर्वी आहे ना व्हायचा त्रास
ताई पूर्वी हम्म आता नाही तसं हल्ली
हो आता हल्ली काय होत माहितीय का आता ते कफ पूर्वी हे कफ म्हणजे कॉमन वाटायचे पण आजकाल हे कफ म्हटलं का जीव घाबरायला होतो म तिथून लगेच हो हो डायरेक्ट न्युमोनियाचं हे करतात ते असं पूर्वी असं खोकलायचं तर माणूस नॉर्मली चांगला होऊन जायचं बरोबर आता त्या वाफा काढल्या आहेत ते
अलिपूर बी कसं सगळे असं म्हणजे अह गावटी औषधं वगैरे ना सगळं नैसर्गिक तसं आता सगळं हेच ना हो
कत
आलोपथी वगैरे ते त्याच्यामुळे
नाही पूर्वीच्या चार फ्ल्यू आला तरी ते पटापट घेऊन जायचं पण सध्या खरंच हे म्हण बरोबर आहे की आता काय ही हे होत कुठलाही रोग बहुतेक प्रतिकार क्षमता कमी झाली आहे
प्रतिकार क्ष क्षमतापण आणि सगळं खाण पिन पण नॅचरल नाही राहिलं सगळं इ हाल नाही अ हायब्रीड मुळं... त्याचा मुळं भरपूर आज तर होऊ शकता.. !
हम्म आणि त्या पद्धतीचं कस आहे ना पूर्वीची लाईफस्टाईल काय म्हणत्यात त्याला.. पण जीवन पद्धती जरा हे होती
पूर्वी कसं आहे बघ ना आत्ताचे मुलं आपण त्यावेेळेस आपल्या आपल्या पुस्तकांमधून वगैरे अभ्यास करायचो..
हो
आताची मुलं तर मोबाईल मध्ये घेऊन अभ्यास करताय आपल्याला त्यावेेळेस गाईड वगैरे हा प्रकार काहीच नव्हता जास्त... होता पण आपण एवढं नव्हतो आपण पुस्तकांमधून धडे वगैरे
नाही गाईड म्हणजे किती छान हुतं आपल्याला ते गाईड घ्यायला सुद्धा किती आपण हे करायचो.. नवनीत गाईड राहायच नंतर प्रश्नसंच राहायची बरोबर.. ! कॉलेज्यात ते सोडवता सोडवता आणि एकमेकांकडे अभ्यास.. जाणं तर तं हल्ली काय होतंय.. सोशल मीडिया मुळे सगळंच असं हे झालंय बरोबर आहे की नाही
हम्म आणि मुलांना प्रत्येक गोष्टीला मोबाईल लागतो खाण्यापासून तो झोपण्यापर्यंत
खरी गोष्ट आहे.. मुलांच सोडा आपलं आपल्या एज मधले सुद्धा तेच करतात तो ते नात्यातलं काय म्हणतात त्याला गोडवा नाही राहिलाय आणि दुसरी गोष्ट
आणि ते गोडवा माणूस की जो प्रकार राहिलाय ना तोच नाही राहिलाय.
एक्झॅक्टली बरोबर अगदी शब्द योग्य आहे! माणुसकी नाही एकमेकांबद्दल आदर नाही आणि फक्त तर स्टेटस आणि सोशल मीडियावर पडून राहायचं हे तरुण पिढीचं हेच..
सध्या आता नवीन जे ट्रेंड चालूते तेच फक्त
हो ते काय इन्स्टा -इन्स्टा ते मला आता मी दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर ऍक्टिव्ह झाली. नाही तर पूर्वी इन्स्टा म्हणजे काय फेसबुकला हार्डली राहायची मी... म्म
माझी मुलगी छोटी त्याच्यामुळे मी इ म्हणजे आता ती एक आहे पाचवीला पण मी हे.. मग मोबाईल मधले ऍप वगैरे जे असतं ना इन्स्टा जे मुल बघतील ते, ते अँप सुद्धा डाउनलोड केलेले नाही मोबाईल मध्ये.
अरे वा हम् सहाजिकच आहे ना...
मग... तसं मुलं मोबाईल घेता अभ्यास त्येच सगळं नोट्स वगैरे सगळं त्याच्यावर.. ते येतं मोबाईल वरती आपल्या... ते अभ्यास वगैरे करायचं सोडून तेच बाकीच बघत बसत..
नाही त्यांच्याकडे ते युट्युबर असतात ना ते युट्युब
हम्
इथून मुलं आपल्यापेक्षा फटाफट फटाफट त्यांचे हात किती सफाईने फिरत्यात बघितलं.. त्या मोबाईलच्या स्क्रीनवर
ते आपल्याला इतकं पटकन समजत नाही पटकन त्यांना कळतं
इथून पटकन ऍप्लिकेशन मधून काय येतंय युट्यूब वरून इकडे अस बरोबर मला पण घरात सात वर्षाचा आहे ना तो पण असाच करतो पण मग आम्ही त्याला हे केलेलं आहे बा.. हम् नाही नाही ते मध्यंतरी. हा कोरोना काळात ऑनलाइन क्लास हे होते ना
हम्म, हम्म
त्याच्यामुळे थोडंफार बाकी असं नाही सांगितल्यावर हे करतो बाबा तो.. तेवढं आपण जपलंय बाकी इतका पण नाही कि मग अगदीच रडल आणि हेन ते.. असुदे ते तेवढा ऐकतो तेवढा एक आपला आहे हे की नाही.
हम्म.
हम्म आता.
कस मुलांना पहिले पूर्वी कस मुलं अस असं खेळ खेळायचे त तर तसं राहिलंच नाही ना मुलांच.
नाही ना तेच ना. मुलं पण आजकाल कमीच आता प्रत्येकाला एक किंवा दोन मुलं असतात. तसं आमच्या वेळेस कसं भरपूर गँगच्या गँग रहायची
हो बाबा दहा, दहा पंधरा, पंधरा, वीस, वीस तीस, तीस पोर, पोरी र अस आर ये पकोडी ग दु उलपा छपी, आराधरी, पकडा पकडी, सग ते झाडावर चढायचं एकमेकावर पळायचं मग कि ती छान वाटायचं.
ते डबा डीमडीम होता आमच्या वेळे तुमच्याकडे काय म्हणतात नाही माहिती मला डब्यावर हे करायचं आणि नंतर काय होतं बरं हा हो हो कपची खूप वर्षांनी शब्द ऐकला कपची
ती कपची ह ते का ताई बोलण्या मला तेव्हा आठवलं. ते आता आटा पाट्या म्हणता त्याला हम्म.
कपची क
हम्म हो बाई बांधकाम चालू मला तर आठवत माझ्या ह्याच्यामध्ये ते चालू आणि तिच्या माझ्या पायात भरली माझ पायात ती जखम झाली मला चालता येत नव्हत आठ, दहा दिवस खूप पाय माझा बी अस सेफ्टिक झालं होता तेव्हापासून मी तिचं नावच जोडून दिलं त मी खेळलीच नाही बा माझ्या आयुष्याना
मस्त खूप छान मला खूप छान वाटलं ते कपची म्हटल्यावर लगेच मी अशी नोस्टल लिप झाली मागच्या ह्याच्यात. हो नाही मी लिहून ठेवायला ह कपची शब्द मग ते गोल, गोल, गोल गोल करायचं आम्ही गोट्या पण खेळायच बर का तो गट मिळायचा तेव्हा गट पन्नास पैशाला सगळ्यात मोठा
अ आणि ना मग ते पणा आणि आम्ही ना खूप असं खेळता, खेळता इथं सापडलेलं तिथं सापड पडलेली खूप साचून एका बरणीमध्ये भरून ठेवायची.
हो आहेत आमच्याकडे अजून सुद्धा ठेवलेय आहेत मी कपची आणि त्या त्याला का ह
हा जेवढ्या जुन्या वस्त तू आपण ते किती पैसे वगैरे असतात ना पंचवीस पैसे, दहा पैसे एक पैसा सगळे पैसे सांभाळून ठेवलेले मी वा आपल्या मुलांना दाखव दाखवायला का आम्ही इतक्याच चॉकलेट घ्यायचो इतके पैशांचं इतकं काय यायचं बर
खूप सुंदर होत ते आणि अ तेव्हा काय व्हायचं ते काळ्या गोट्या पण नंतर, नंतर आल्या होत
हा ते गोट्यांमध्ये पण भरपूर प्रकार होते घांटर एक छोटा ताई दहा मिनिट झाले बरं का कंपलेट
थांबवायचं का?
हा मग कॉल सा
हा मग मी, मी करू नेक्स्ट?
हो करा.
ओके.